ह ब
येतोय का आवाज.
कला का आमच्यातला आवाज आहे आमच्यात लई आवाज आहे. ला यालावा...
तुला आवाज येतोय का. आजत. येतोय का आवाज सुधा.
हा चगल स
नाही अजून तू काय करायला लागलीस. काय कराय लागल्यास ऍडमिशनच केलस का.
हा येल अ मुल्ि माझ.... अून वल्रडी टी आयच आहे.
हम्म. उप केडे...
डिकेटला येणार हाय काय.
काय समज ना ग कुठे घ्यायचं.
हम्म.
हम्म ह्
मग बगु या हायय
म काढली नाहीस तु
होय ते अजून खगद नाही माझ्याकडे सगळी
की आता वेळ हाय तर. मॅड त्यांच्या मगला लागून मारती काहीड
दो. जाणार आहे नव तुम्ही बोलवलं आहे नव तिकिटी म
हा
काय सांगू बाई तिकीट म्हे बोलवले काय सांगणार ये?
त्या अजून कोण काय बोलचं नाही जाऊया म्हणून? पहिले फक्त म्हंली जाऊया
जाणार ये आम्ही काढून घे परत भेटले पाहिजेत ग सांग?
काय ते
डॉक्युमेंटच्याच माग लागल परत भेटली पाहिजेत ना सगळी
ते काढाल मी काडा दिलय सोड अरे एके आमचं जरा अवघडच आमचं कर्नाटक आहे ग मग ते काय करतय काय माहित? बघ मला मग सांगितलं त्यांना कारलात त्यांनी
देतील की त्यांच्या माग लागल्यावर देतात करून
झाल्यात ग कधी लागत्यात आ
काय म्हणलीस
क्वालिटी नेमकी कदी लागत्या?
आम् आता नाही ना लागणार तुला ऍडमिशन?
ते अजून ऍडमिशन कधी ये लांब आहे नव्ह?
आत्ता चालू होतील की जुलैच्या पहिल्या आठवड्यात काहीतरी चालू होणार आहेत म्हणाय लागलेत
हा ह्या महिन्याचे एंडिंग आणि जुलै महिन्याचे स्टार्टिंग असं काहीतरी आहे
आ ह नाही लगेच नाही चालू करणार सगळ्यांचे ऍडमिशन प्रोसेस झाल्याशिवाय?
जुलैच्या एंडिंगला करतील जुलै ऑगस्ट मध्ये चालू करते
नाय तु बघीतलीस का?
बघायला लागलो मी मुंबई मध्ये बघायच चालाय
सोबत कोण हाय?
सोबत नाय कोण एकटीच
इथ जवळ तर नाहीच लांबच हायस
आणि गाव
किती झाले आ पूर्ण
सोनीला दोनवेळा लावलेला वळ वळशील एकदा आणि आमच्या मम्मीच एका फोन वरती लावलेला पाचच झाल्याने
तीस करायचीत किग कधी काय?
कुठ मला नंतर कळल की सगळ्यांना परत लावला तरी चालतोय डबल
वून किती पाहिजे मग त बई काय म्हणली
ह मी काय पाच दहा मिनिटं बोललो तरी
होय एवढ कधी करायच.
तीस कॉल झाले.
आम्हाला माहीत नाही कधी एकदा तीस होत्यात ते.
अर्ध झाल तर अर्ध्याच पैसे येणार नव. हा
हम् तर काय कर.
ह आ ख भल पा